हा येतोय का आवाज?
हा येतोय बोला की.
जेवण झालं?
हो झालं की तुमचं?
माझं पण झालं बघा.
आवरल सगळं?
होय आता चाललंय जरा कपडे तेन घडी घालायचं जरा पाहुणे यायला लागल्यात घरी.
हा हा हा. होय सगळे आवरावर होते ना पाहुणे आले की.
हा हा तेच कि पाहुणे आले की जरा इकड तिकड धावपळ होते. सगळ त्यांची व्यवस्था करा. घर आणि नेट नटकं ठेवायला पाहिजे ते आल्यावर.
त्याच की त्यात मम्मी नाही त्यांच्यामुळ जरा बघून अ नाही ते सोलापूरला अस ते आत्या आहेत माझ्या तिने याय लागल्यात.
याय लागल्यात काय?
होय. तेच आता जेऊनच याय लागल्यात त्यामुळ काय जेवणाच तेन काय ताप नव्हता. पण आता बाकीच सगळं आवरायला लागतय ना.
होय पाहिजे की थोडं फार आणि म्हणणार म ते पाहुणे आले की बरं दिसत नाय ना.
तेच की पसारा पडलेल.
होय पसारा आवरलेला बरां हा तेच की. काय म्हणताय आणि? काय नाही अता जेवले आवर ल भांडी वगैरे. हम्म आत आता काय सकाळचे काय जेवणाची वगैरे तयारी बघायच काय लागते भिजत वगैरे टाकायचं. होय. नाही तर म सकाळी गडबड होते ना डब्यांची वगैरे आता मुलांची शाळा त्यामुळ त्यांच्या डब्याला काय द्यायचं घरी नाश्त्याला काय? चालू होतय, सकाळी उठले की चालू संध्याकाळी झो झोपल की अ तेवढच निवांत नाही तर परत उठलं की चक्र चालूच
हा तेच लगे
साडेसहा पर्यंत उठतोय. कधी लवकर, सकाळी शनिवारच जरा लवकर उठावं लागतय. सकाळची शाळा असते ना. हम्म. टिफिन म्हणजे नाश्ता वगैरे करून द्यायचा मग वेळ होतोय.
होय. इतर वेळी कितीला असत्या मग शाळा?
तर वेळी असते बघ बारा ते साडेपाच असते. शनिवारी फक्त हाफ डे असतो तेव्हा मग सकाळची असते.
हम्म ते शनिवार ते जरा अवघडच पडतय.
होय सकाळी लवकर पावणे सहाला तरी उठाव लागतय. शनिवारच तर आवरतय नाही तर मग रिक्षा दारात आली कि धावपळ होते. रिक्षा लावले ना त्याला. आणि ते थांबत पण नाहीत रिक्षावाले हम्म.
परत आणि रिक्षा गेले की मग आपण सोडायला जावा
परत सोडाय जावा मग त्या रिक्षावाल्यांना फुकटच पैसे द्यायला पाहिजे.
तेच की त्यापेक्षा आपणच लवकर उटून केलेलं परवडलं.
शनिवारी एक दिवस काय होतय इकड एवढं दुपारी काय झोपायला भेटतय दुपारच दोन, अडीच नंतर
हा ते दुपारी जरी रेस्ट करायला भेटलं तरी काय वाटत नाही एवढं मग
कारण ती झोप तिथ कवर होत्या.
होय.
सकाळच आणि कस होतंय रात्रीच की नाही बारा एक पर्यंत शांत झोप लागत नाही नंतर सकाळी चार नंतर झोप लागते मग सकाळी जर उठायला होत नाही असं होतय.
हा होय माझं आपण तसच होतय खरंच की उठूकी नको म्हणजे असं वाटतं की अंग खालीच खेचून घ्यायला लागलं नको
नाही होय परत तेच की डोळे उघडायचा प्रयत्न केला तरी उघडत नाहीत असं होत पण काम तरी असतात उठायच लागते काय करायच आणि जस वेळानं जर उठलं ना मग नंतर असं अंग जड झाल्यासारखं होतंय.
जड जड झाल्यासारखं होतय आळस येतोय.
आळस येते मग ते रोजच्या टायमात उठलेलं बरं पडतंय.
आपलं आपलं उठून आवरलेलं बरंच आहे.
हा आवरतय ना हम मग वेळ लागतं नाही का म्हणा नाहीतर मग एकदा आळस आला की कामाच रूटीन एकदम मंद मंद चालू
हा तेच अवघड होते परत मग काम आवरत लवकर
होय तेच की काम कशी पटपट आवरली की मग जरा बसलं तर चालतं. नाही तर मला दिवसभर चालूच ते काम हळू हळू करत बसायला लागते. अ तुमचं काही कॉलेज मधनं काही वेळ भेटत नसेल घरी
नाही आता काय सुट्टी आहेत.
आता हां सुट्ट्या असेल त्यामुळे जरा होय अ मम्मीला पण मदत करायला पाहिजे ना? आता त्या पण एकट्याच असतील.
हम्म आता मम्मी काय आमची गावालाच गेल्या मामाकडं. हां मामाकडं गेल्या त्याच्यामुळं काय आता मी एकटीच आहे घरी मी प
हां हां होय पण सगळं आता कराय लागल सगळंच ब जेवण बनव मम्मी असली की कसं जेवण
अरे आता तरी मम्मी आल्यावर पण करत च होते कसं ते ट्रिपवरनं तेन आली गावावरनं आल्यावर होत नव्हतं ना तिला करायचं.
होय नाही कंटाळा येतोय
हां तेच अंग तेन दुखत होतं मंग आल्यावर पण मग करायला लागत होतं मला यावेळी
हां हां होय तेवढं एखादं जरी काम हलकं झालं तर तेवढं बरं वाटतंय ना त्यांना पण?
होय तेच.
आणि कसं होतंय प्रवास करून आलं ना म्हणजे एकदम घरी तिथं काय वाटत नाही प्रवास करेपर्यंत आणि घरी आल्या ना एकदम जड म्हणजे काय करूच वाटत नाही.
होय तसच होतंय तिला पण तसंच झालंत दोन दिवस सांधं तेन दुखलं त्याचं किती
हां हां हां. आम्ही आता दोनच दिवस गेलेलो पण घरी आल्यानंतर एवढा कंटाळा की दुपारी झोपलं की चार पाच कधी वाजायचे कळायचं नाही.
की कुठे गेलतात तुम्ही?
अ.. मी इकडच गेलो कर्नाटकमध्ये गेलेलो. हा गोकर्ण मुर्डेश्वर म्हणून आहे. हाय तिकड. स स्कॉट चांगल अस म्हणजे. डोंगर भागच आहे. पण छान आहे. अस सगळं. नाही ते किनारपट्टीच म्हणजे बॉर्डर लाईन असं काहीत हाय ते.
हा. हा. हा.
हा समुद्र मोठ. हे बीच मोठा आहे. तिकडे पण मुर्डेश्वरला.
अ मुर्डेश्वरला आणि. गोकर्णला पण हाय वाटत कि बीच.
अ गोकर्णला अ आहे तेवढा पण. जास्त हे नाही आहे. मुर्डेश्वरचा मोठा आहे.
म्हणजे मी गेले होते किती एक दोन वर्ष झाले असतील आता. मला पण गेले होते. त्यावेवेळी.
नाही होय. गोकर्ण आम्ही कसं मुर्डेश्वरच्या बीचलाच गेलो सकाळच. गोकर्णाला फक्त बाहेरून न. म्हणजे लांबूनच बघितलं. पाण्यात फक्त गेलो. पाय म्हणजे पाय भिजवले आणि आलो परत. मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एन्जॉय केला बीचवर. हा पण मंदिर वगैरे छान आहे तिथं. ह्
हा ते मुर्डेश्वरात.
हा ते छान. तेच आहे मेन तिथं. तिथ मुर्डेश्वर मध्ये. बीच असं बाजूला आणि. बाजूला मंदिर आहे मोठं.
हा. हा.
हा आणि ते महादेवाचंच मंदिर आहे. हा, आणि मोठी मूर्ती पण आहे बघा महादेवाची. हा तेवढं छान वाटतंय निवांत. हा चालू हाय ते काहीतरी बांधलेलच होतं त्याला आजूबाजून सगळ्या मूर्तीला. मग फक्त मंदिरात तेवढं गेलो आम्ही आणि मग बीचवर, हा आणि तिथं एक त डोंगर डोंगरात एक हे आहे याना काहीतरी केव म्हणून.
होय का?
हा मोठमोठे असं पर्वत असं दगडच असे हे झालेत. पण लय छा म्हणजे एकदम असं नैसर्गिक आहे ते हा, असं मोठमोठे एकदम ह्याच्यासारखंच आहे ते आपण इकडं बघायला लागलं तर आपल्याला असं खालून न वर बघाय एवढं हे करायला पाहिजे.
होय? मग छान असेल.
छान आहेत ते पण, हम्म पण आत डोंगरात जावं लागतंय पूर्ण. थोडी गाडी जाते थोड्या हच्यापर्यंत आणि तिथून मग पायवाट हाय म तिथं चालत जावं लागतं.
म पण बरं आहे ना चालत गेल्यावर तेवढं स्ट्रेक होतोय छान पण वाटते आपल्याला.
हा हा हा, नाही छान होतं माकड वग माकडं वगैरे सगळी. आजूबाजूला झाडे झाडे भरपूर आहे तिकडं कर्नाटकमध्ये. हा अच्छा, सगळी फॅमिलीच होतो आम्ही.
हा
हा, त्या होय नाही छान वाटलं तेवढंच, परत कसं जाणं होत नाय ना, मे मध्ये सुट्टी असते त्यामुळे मुलांना पण घेऊन जाता येतंय.
हम्म दरवर्षी जाता काय म ट्ररीपला.
म्हणजे फिक्स नसतय. कणी म्हणजे ठरलंय की ठरतय. नाही म्हटलं. की मग ते लांबातच जातय. गेल्या वर्षीच जायचं होतं. ते गोकर्ण मुर्डेश्वर पण ते पाऊस चालू झाला. ना गेल्या वर्षी लवकरच.
हा. हा. हा. आमची मम्मी पण. दार्जिलिंगला जाऊन आली.
हा. हा. हा. म छान तिकड पण छान असेल?
आ. ते दार्जिलिंगला आता या म्हणजे. या मंथमध्ये कस मानस. सीझन मध्ये. सगळं तिकडे हिल-स्टेशन आहे ना ते. मग पाऊस वगैरे पडत असतोय. सगळे पर्वत-पर्वत आहेत त्याच्यामुळे छान वाटतय.
छान वाटत असल पावसा-उन्हाळ्यात जरा कमी असेल तिथं हे. पावसाळ्यातच छान वाटत.
मग आपल्या एवढी गरमी नसत्या तिथं. पण तरी पण उन्हाळ्यात पण जाऊ शकतो. पण जास्त मजा तिथ
पावसाळ्यात हा रिमझिम पाऊस पडालाय. आपण त्यातून जायलोय. डोंगरातन वगैरे. असं छान दृश्य छान बघायला भेटत असेल.
हा धुके वगैरे असतात ना. तर मग ते छान वाटते बघायला.
बर्फाळ आहे का तिकडं?
बर्फा नाही हाय. अ. हा. अस. फक्त वर आहे ते. पर्वतावर आहे. गाव ते.
हा. हा. हा.
त्यामुळं भारी वाटतंय.
तरी पण दृश्य ते वेगळंच ना नॅचरल म्हणजे असं बघताना सगळ्यांना किती छान वाटत असेल.
होय होय मम्मी म्हणत होती भारी वाटते म्हणून ते काय त्यांच्या इथ. ह्याच्यावरच आपलं रस्त्यावरच ट्रेन्स असतात.
अर म्हणजे लगेचच.
हा म्हणजे आपल्या इ तरर. तर गाड्या फिरतात त्यांच्या इथर रस्त्यावर ट्रेन्स फिरतात.
अ मग बाारा आहे घेऊ म्हणजे काही जास्त हे करायला लागत नाही. गाडी वगैरे शोधायला हा हा. म्हणजे आपल्या इकड मुंबईला लोकल ट्रेन असतात तशा काही वेगळ्या आहेत.
नाही नाही लोकल ट्रेन नाही. अशात तर काहीतरी वाफेवर चालणार काहीतरी असतात मला पण एवढं माहित नाही करेल. हा पण आपल्या घर असं फरलं. नाही तिथ रेग्युलर युथ सा पण तेच वापरतात आपलंथ कस. हा बस वगैरे असतात. त्यांच्या इथ ब ट्रेन आहे ह. त्यांच्या गावात फिरायला
हा हा हा.
पूर्ण दार्जिलिंगमध्ये फिरायला पूर्ण रोडवर म्हणजे आता आपल्या कॉलनीमध्ये कस. आता कॉलनीच्या बाहेर गेलं त्याच्यानंतर बा साईड कसा रोड आहे ना त्या रोड व साईड ला तिथ ट्रेन धावत्या असं.
मग बरंय बघायचं कधी होईल तेव्हा जाऊन यायला पाहिजे. चालेल हा हा चालते ठीक आहे मग
होय होय चालत ठेवतो मग बाय बाय.